हॅलो.
आ.
हा ते बोला कि जेवला.
नाही अजून तुम्ही.
आत्ताच जेवायला बसलोय.
होय म हा हा काय करायला..
काय असस की काहीतरी शॉपिंग काहीतरी खरेदी असते की. पाऊसन कसं काय तिकडं.
पाऊस आता दोन दिवस नाही आहे बघा दोन तीन दिवस आता. पूर्णपणे नाहीय..
हा.
तुमच्याकडे.
पाऊस आता नाही तीन दिवस झाला उतरलाय पाणी पण जरा उजरत झाले.
होय होय. ब काय नाही.
काय नाही वाते का.
मुली आल्या शाळेतच नॉन व्हेज खातात की.
मग कुठलं काय वेगळ कुठली रेसिपी करताय काय.
रेसिपी िकय येतात चिकनचे ते मॅरिनेट करून दयातलं वगैरे. हेच क.
हा हा हा.
तुमच्याकडे काय
आमच्याकडें काय उरसाला आमच्यात जास्त बकऱ्याच म्हट तरन असच असते ब
होय पुरुस कधी असतोय मग
मुरुस मार्च मध्ये जास्त हा दर्याचा असल्यामुळे घ नाही. शाकाहारी नाही मवसारीच नाही..
हा हा.
हम् गर्दी भरपूर असते आमची का. तुमच्याकडे काय यात्रा उरूस काय हो येतात की
हा हा आमच्याकडे आता आम्ही सध्या म्हणजे कोल्हापुरात असत ना राहायला त्यामु काय म्हणजे आमच्या इथं तरी नाही दहावी असते आमच्या मे मध्ये असत ती हनुमान जयंती झाली की असत्या
आमच्याकडे कसं हरुस कायम मोठ्यानं करायची पण आता एक दोन तीन वर्षापासून की नाही हनुमान जयंतीच चालू आहे
होय मग आमच्याकडे पण हनुमान जयंती झाली की पहिल्या गुरुवारी असत म्हणजे अ ते पण कसं फिरतच आमचं पण म्हणजे देवस्थान आहे त्यामुळं मटणाचच असते बाकी म्हणजे गोड काय नाही
हा हा आमच तसं वेगवेगळं लागते शाह खाणाऱ्यांना शा
अच्छा हो ते काय आहेच की आता मग उरुस करायचं म्हट प्रत्येक जून काही खाते असत नाही असं आहे ते सगळ्यांना आलेल्यांना तर जेवायला द्यायलाच पाहिजे
होचक
हो त्यावेेळेला खूप हे होते
मुलगी मुलगी आहे काय मुलगा आहे तुम्हाला
मुलगा आहे
हा हा सोडून आला का नाही
आलो की सोडून आलो त्याला आता आता आलो नाही तोपर्यंत आता आणायचं जायचं टायमिंग होते
होय होय
आज शनिवार आहे ना मग आज एकला सुटते त्याच्या
त म बत नाही क हे बाहेर कोण बोलूले बघ तेच म्हंटलं विचारूयाते यांना आज शनिवार आल्या की आता बारा वाजता सुटते शाळा आता चालू दिवसभर दंगा
दंगा होय आता शनिवार रव होय
आता आम्ही तरी कसं करतोय माहिितय काय आता आमच्या कसं जास्त म्हणजे जरा धीर वगैरे अस हेचचाय तो म्हणजे काय म्हणतात ते आपण अचारी मग त्यांच्याकडं आमही सगळं कस ह्याच शिकून घेतोय म्हणजे बिर्याणीच म्हणा किं काय मग ते आपल्या कस होत नाही तशी बिर्या हो नाही तशी मुस्लिम त्यांच्यात कशऱ्या बिर्याणी होत्या आमच्या इथे शेजारीच असल्यामुळे त्यांनी बोलवून घेतोय आ
हा हा हा ते बरं आहे की मग कारण आपण किती पण त्यांच्यासारखे मसाले घाला काही घाला पण त्यांच्यासारखे म्हणजे टेस्ट नाहीच येत आपल्या
आम्ही आता कितीतरी वेळा त्यांना विचारलं फोनवरन म्हणा किंवा काय कसं पण मग त्यांनी तसं करत्यात तसं सांगत्यात खरं त्या पद्धतीने होत नाही टेस्ट तशी लागतच नाही
नाही होय हे वैशिष्ट्यच आहे त्यांचं खीर आणि अ बिर्याणी हे दोन पदार्थ आपल्याला जमतच नाही त्यांच्यासारखे
आता आम्ही तर कित्र वेळा म्हटलं की तशीच बिर्याणी होऊ दे्या आमच्या डन आपल्या हातनं म त्यानी त्यानी त्यांनी काय करताय जास्त म्हणजे आधी मार् अ मॅग्नेट करून ठेवतात नाही ते मॅग्नेट सगळं त्यामुळे कनाही लई हे करतात आता आपण एक किलो आता चिकन घेतोय मग त्याला कस सगळं पूर्ण जास्त कणे धुवून काढून व्यवस्थित पाणी त्यातलं काढून कनी मीठ मारत त्याच्यावर म्हणजे ते कस त्याला जास्त ते आपण मसाले टाकतोय कनाही ते त्यात मुरत्यात मग ते आपल्याला कधी काय माहितच नसतय मग त्यानी कसं करतात मीठ टाकून ठेवतात एक तासभर मग ते जास्त फुटल्यासारखं होतंय चिकन ते मग त्याच्यानंतर ते आलं लसूण पेस्ट तो बिर्याणी मसाला वेगळा ते परत चटणी
हा
ए लातू चले चटणी होय होय त्यांच मसाले वेगळंच सगळं हा मग चटणी सगळं टाकून कीनाही ठेव म्हणजे नाही म्हटलं तर तीन चार तास तर ठेवतात एक एक जण रात्री हे करत आणि सकाळी हे करतात होय होय
हम्
आणि सकाळी करतात मग लवकर
ते म्हणजे त्यांच्यासारखी टेस्ट नाही लागत आपल्या
होय मग आपण कसं गडबडीत त्यांना विचारतो आणि एकाच दिवशी करतोय नाही ते
ते होय
त्यामुळं ती टेस्ट तशी लागत नाही ती
होय होय
मग तेच आम्ही त्यांना विचारून घेतलं की तुम्ही कस करताय तुमची पद्धत कशी आहे
कशी आहे हा
मग ते त्यावेळी सांगितलं मग आमचं कसं कार्यक्रम वगैरे काही पण असलं क नाही मग बोलून घेतोय आम्ही त्यांना
हा हा मग भारी आहे की तुम्हाला मिळतय
होय होय आम्ही बोलून घेतोय नाहीतर मग त्यांना रेसिपी विचारतोय
हा
जवळच असल्यामुळे मग असं हे करतोय मग कुठे ते व्यवस्थित होते बघा
होते नाहीतर आपल्याकडनं काहीतरी बिघडतयच ते
आपल्याकडंनं पाण्याचा चा अंदाज तर बदलतोय नाही कुठला तर एखादा मसाला जास्त तर जरा जरी जास्त पडला तरी चव बदलत्या
बदलत्या होय आणि कमी पडला तरी पण चव बदलत्या असं हाय
आमच्यात जास्त म्हणजे असं ह्याला माणसं येतात नाही कार्यक्रम तेन असल्यावर त्यामुळे ते चालते
चालते होय
आमच्यात कस आम्ही घरीच म्हणजे करतोय कारण असं काय ओळखीचं नाही ना कोण मुसलमानच्या वगैरे
ए क लाग तो तिथं मग जास्त वस्ती नाही का त्यांची
नाही नाही
हेेत आहे
म्हणजे आमच्या गावात तर काय म्हणजे आहे वस्ती पण आम्हाला काय माहित नाही एवढं म्हणजे ओळख नाही ना जास्त आमची कोणाशी तिथे कोल्हापुरात राहत असल्यामुळ आम्ही म्हणजे काय माहित नाही आम्हाला त्यामुळ आम्ही काय कधी कुणाला म्हणजे असं हे केलेलं नाही मग काय नाही संपर्क नाही
आम्ही कसं आता इथं स्थाी कस आहे आता किती माझ्या जन्माच्या वेळेपासून इथंय त्यामुळे ते काय हे वाटत नाही सगळी ओळखीचीच आहे
ह आमच्यात कसं आम्ही आता म्हणजे लहान होतो त्यावेळी आमच्या म्हणजे मम्मी पप्पा पाजे कोल्हापुरात आलेस ना ते आम्ही इथंच आहे मग मध्ये दोन तीन वर्ष आम्ही गेलेलो गावी ते जरा स काम मुळ पप्पांच्या परत आणि आम्ही परत आणि शिफ्ट झालो कोल्हापूरला असं केलं त्यामुळे आम्हाला काही जास्त माह ओळख पण नाही फक्त काही तर असं कार्य वगैरे असले लग्न कोणाच तर्र असलं उरुस ह्या सनाचा म्हणजे जातोय तिकडे कधीतरी
म्हणजे नोकरीसाठीठी आलेलं की
रायलाय हो हो राहिलोय आम्ही खरंच
चांगलंय
मग आता आमच्या आमचं शिक्षण कॉलेज ते सगळं आमचं इथच झालं त्यामुळे काय तिकड माहितच नाही नाही
हम् ह तस आमच्या मम्मी त्यांचं पण तसच झालंय
हा हा
तिथे एकदा जे आल्यात की नाही कर्नाटकात नििककड
हा
त्याच्यानंतर तिकडं जाणं नाही काय नाही
हा
क झालं झालं की मग तिकडचं कायवेव ओढ लागत नाही
लागत नाही आणि नाही ते कस तर वाटत म्हणजे आपल्याला पण हे होत नाही ते आता आपण इकडे एका ठिकाणी आहे ना लहानपणापासून मग ते अचानक तिकडे गेल्यानंतर तर पण आपल्याला हे होत नाही असंय
आता आमच्यात पण तसंच आहे म्मी तर आमच्या अजिबातच तिकडे जा जिथं हे केलेलं आहे की नाही तिथच म्हणजे कधीच त्यांचं चुलतं तेत पण एवढं कधी तिकडे जाणं येणच नाही तरर आम्ही बघायला म्हणून जातोय मग तिकडं
हा हा
म्हणजे गाव तर माहत असू दे म्हणून
हो होय तेवढंच रे
मग तसं तुम्ही कधी जातय का तिकडं
जाते की आम्ही तेच क असं म्हणजे लग्न वगैरे सगळं म्हणजे आमच्या भाऊकी वगैरे सगळं माहिती आहे की पण असं त्यांच्यात काहीतरी लग्न असलं किंवा उरुस उरुसाला पण आम्ही जाते तिकड जाऊन जेवण वगैरे करून सगळ्या पाहुण्यांना बून दोन दिवस राहून मग येतो आम्ही असं करतो
हां हां हां
मग
आणि इकड वगैरे काय कार्यक्रम ते काय तुमच्यात ह्याच अ होम मिनिस्टर वगैरे असलं काय होत की नाही
अ गावात तिथे तिथे नाही गावातसं काय म्हण आम्ही शर्यत ते वेगेरे असतात का? म्हणजे ज्या दिवशी असता उरुस त्या दिवशी. अ मग ते, त्या दिवशी म त्माशा एक असे संध्याका तो काय म्हणजे बायकांना नाही फक्त माणसं जातात आणि मग काय, मी दुसऱ्या दिवशी येतोय. त्यामुळे काय माहत नाही तिकडचं काय.
हा हा. म आमच्याकडे पण असंच असते उरसाला कार्यक्रम असतात. किंवा जयंती काय असल्या कि कार्यक्रम, अस शिव जयंती, आंबेडकर जयंती
हां हां हां.
किंवा काय तर महिलांचं म्हंटलं तर मग काय? निवडणूक असता त्याहीतर आसत्यातच म आणि आपलं महिला दिनाचं,
महिला दिनाच हा.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त असं ठेवतात मग.
ठेवतात. हा, हे गावाकडें असल्यावर कसं हे म्हणजे असं अं बघायला मिळते सगळं.
होय होय. चालतय ताई. ठेवू काय फोन?
हा हा, ठेवा.
हा.